हा होतच च नाही बाई माझ्याकडून. नाही. त्यांच होते माझे मी दोन कॉलवरर बोलली म्हणजे जाऊन द्या भाई तुमच होते ना, तुम्ही करा मला काय करतेय मग मण.
हा
त्यांच्या दोन कॉलवर बोलली मग मी,
आत तो केलता का दोन कॉल तुला?
हा मला दोन कॉल केले होती त्यांनी जाऊ द्या बा आता तुमचं होते तुम्ही बोला माय सांगलं माझा नाही होते तो
हा चालत ना मग.
चालत मग काय करते आता त्यांच तर भल होईल.
बरं झालं का जेवण तुझ?
अजून काय झाल जेवण- बिवन झाले का?
हा जेवण झाले.
काय कररायत. पाऊस चालूय का हो?
नाही ग पाऊस उघडला आता.
इकडें तर इतकं चालू आहे आता-
हा.
लई चालूय लागे तू कधी निघणार काय बही थोडं उडू द्या इकडे पाऊस आणि मग तुम्ही त काबा लय पाऊस ये इकडे, हम्म.
आणिड
रस्ते बंद करून टाकलेले, हम्म.
पौस कमी नल रे मंगामी
हम्म, मग काय.
हम्.
य आराम चालू आहे, नाही झोपत नाही तो दिवसभर. दिवसभर बडबड चालूचये तिची, हम्म..
ह
काही ना काही, काय ना काही, काही ना काही, चालूच राहतं तिला.
ह
ती पोरगी जाते, बी बिचारी दिवसभर राहत नाही ती.
ना आणि तीच दोनही फोनवरून तसंच हो राहिल बरं का?
हा, दोन्ही फोन अहो, ते नाही दोन आयड्या उघडल्या म्हणून, तर होत नाही का काय माहिती.
पण, ती आय डी दुसऱ्याच्या नावावर आहे.
कोणाच्या नावावर आहे ती?
ते, आपल्याच गावातली आहे, वर्षा पोपट ही वरडी.
हा, त्यांची बहीण का?
हा, हा.
अ.. मण काय मात भाई म्हण एका जागेवर होते, काय काही समजाण ते. पण, कस काय त्यांनी काही मिस्टेक केली का काय?
काही तर मिस्टेक झाली असल ग, म्हण रात्री कल होत होत- तात त्यांच्यावर.
रात्री कॉल हो झाला, मग काल झाले. आणि आजच काऊ न होत नाही का, म्हणजे आपले नि झाले त्यांचे झाले ना.
हा.
सतरा कॉल झाले म्हणजे, माझे ना आता- परत एक कॉल दाखवू लागला म्हणे, शून्य होऊ लागलं म्हणे, मी केलं नाही काहीच नाही म्हणे.
ह
मी म्हटली ना, म म्हणजे मी म्हटली की बाई टास्क- च तर कंप्लीट झाला पाहिजे ना, नाहीतरी कॉल बिल- म्हणजे, पुढचा टास्क येईल ना त्यांना.
हा.
हे पूर्ण झालंच पाहिजे म्हण, नाहीच होते आता काय करू म्हण मी.
मी आणंटीला म्हंटली होते, म्हणलं तुमचं तिकून नाही लागत ना? मी इकडून लावून पाहते.
हम् हम्.
मग आंटी पण थांब मग मी फोन करते, आंटी आजुन फोन करू राहिले.
म्हणजे, त्यांना हे होते ना कायला बोलू म्हणजे- मी सकाळी लावला होता ना, झाला होता.
हा हा.
तेव्हा मी बोलल्या, आणि आता मी दुपार फोन लावलं ना त्या उचलतच नव्हतं, आत्ता लाव परत लावलं मी तवा म्हणत होत्या बाई नाहीच होईना म्हणे, ती कुणा होईना, आणि मी कुणा होईना म्ह तू लागला नाही, तू कायला करते
कोण
हा, मी म्हटली ना, बाई मी करते ना आंटी तुम्हाला कॉल तर म्हणे नाही होईना म्हणे शून्य दाखवू लागला म्हणे, त्या त्या तिन लावल्या होता म्हणे. कोणाचं नाव सांगितलं बाई, हा त्या अंजली ताईचा जाऊ बाई नाही का
हा राणी
राणी बाई त्यांना तिनं लावलात म्हणे, ते शून्य दाखवू लागेल
हा ना, मग मला पण तसंच म्हणे म्ह दाखेनाच नाही येईनाच नाही, म्हटलं मी लवून पाहते.
ती बई
हा.
म्हणजे आ म कोणचा असा असं राहत पहा, मी आता म्हणजे वीस मिनिट बोलली, वीस पंचवीस मिनिट ते अंजलिताई सोबत बोलली. पण जाऊन द्या बाई, तुमच तर होतय ना, माझा नाही तरी झाला, पण तुमचा होते ना
ह जाऊदे तुझ कट झाला मी परत तुला लाविन मग
हा, मग मला लावा तुम्ही.
हा.
म्हणजे एक एक कॉल आहे ना, थोडे थोडे थांबून करावा लागल हे बी मिस्टिक होईल जाई, तुमच्या माझ मग नवीन कस्टमर कुडून शोधावा
आता कस्टमर्स नाही नवीन, बाकीच्या आलेले नाही ते
आपली ओळख नाही, बाळक नाही, कस काय बोलावा, तुमची माझी तर थोडी फार होती पण दुसऱ्यासोबत कस काय बोलाव
हा.
किदर है बिल्ली?
नोटबुक ये ना, मागच्या वर्षातल्या पोरीची
हा हा.
त्याच्यात पात
हा.
दिवसभर काय ना काय, इतका पसारा करून ठेवला तिन पूर्ण भांडे ते घेऊन बसलेला आहे तो.
सगळ्या खेळणीन ते, खेळतो पण काहीतरी काहीतरी चालुच राहत, बोर होतो तो बी, घरात आपल्या घरात बोर होत ना, बाहेर जायचं काम नाही काल ती पा्पाला म्हणत होता तो मला बायक वर जायचं नाही.
हां.
पावसामध्ये फिरायला.
अंब
ते पप्पा म्हणले कुडू जातता बाय भाऊ
हम्म.
त्यांचा येऊज तर तो, झोपतो तो.
हा का. हम्म.
दिवसभर फोन लावत होती पप्पा ला तो
करमत नसंन ना त्याला
हा करमत नाही ना मग त्याला दि दिसतच नाही अ सकाळी उठोस तर ते जा जात्या घेऊस तरतो झोपतो. काल त्याच्यासाठी तो ते लवकर आले म्हणजे संडे संडे होते आणि ते तिकडे आले होते.
हा हा.
घरा घरी मी ईकडेच होती. तर ते म्हणे जाऊन दे म्हणे मला रविवार भेटला नाही. आता मी ना आज लवकर येतो म्हणे. ते लवकर आले काल ते त्यांचे यऊस्त ते साडेआठलाच झोपला ये हयो नाही तर अकरा अकरा बारा बारा वाजतो वाजते त्याला
हां का. हो का.
बोलत बोलतच झोपून गेला तो.
हा. पाऊस चालूच हाय आनखीन तिकड
हा पाऊस चालू आहे इकडे खूप पाऊस आहे जोरन चालू ला- हम्. ते इंद्रायणी नदीला लई महापूर आलाय.
पहिल्यांदा गेलाय तुम्ही?
हा कुड जात्या बस्ते म करेल कुड जात्या. पाहायला टाईम बी पाहिजे ना पाहायला.
हा.
ते दिवसभर राहत्या आणि आपण कुठे जावा. एक तर आपण एकट्याच आहे.
हा.
आणि मला इतकं फिरायचं सक्कर पण नाही कुठ जातया. अ लहान लहान लेकरू आपले-
हा.
ते पावसामध्ये जायचं आणि जायच वाहून.
ह.
किती आता दोन - त्या कोणत्या नदीत दोन फॅमिली गेल्या म्हणत्या.
तिकडंच काय?
हा, दोन फॅमिली वाहून गेल्या म्हणी, फिरायलाच गेल्या होत्या म्हणी. ते, लोणावळ्याला आता, त्या इंद्रायणी न दीजवळ गेला होता म्हणी, त ते बंध कराय. केला म्हणते काय, कालच म्हणत होते माला.
हां.
न्यूज वर दाखवू लागले म्हणे दोन फॅमिली वाहून गेल्या. कायाला जायचं म्हणे, इतक्या पाऊसामदी, पाऊस इतका आहे. का त्या इती आसातातला. नई त्या इंद्रायणी नदीच्या आसं दाखू लागल इतीआसात ती पहिला पाऊस आहे म्हणजे, इतका ते एक दिवसात भरली रेकॉर्ड केला त्यांनी. तीनं त्या नदिनं एक दिवस इतका भरली म्हने इतका पाऊस पडला. देवाने इतका पाऊस दिला. ते पूल होता ना, ते पूलच वाहून गेला म्हणे.
चमत्कार झाला म्हणतो तो.
हा इकडचे लोक इकडले राहिले, तिकडचे लोक तिकडे राहिले, मधला पुलच वाहून गेला.
हां का?
हा ना आता ये जे अ पुलावरून जाते ना ते पुलावर पण खूप पूर आलेला आहे म्हणे त-मला म्हणत होतेेजे म्हणजे जे कस्टमने कुणी येतं ना त्यांना वर्क फ्रॉम होम देणारे म्हने आता.
हां.
म्हणजे जास्त आता दोन दिवसात जास्त पाऊस पडला तर माला, घरीच राहणय ना. घरून करू ला लागणार म्हने मला, नाही तर अ नाही झालं म्हणजे नाही दोन दिवसात नाही जास्त पाऊस पडला तर जाऊ माझ मी म्हणजे यांच्या पुलावर जाण येणय ना.
हां, हां.
ते इतका मोठा वाहून गेला तर हे काय करणार म्हने हे पूल.
ना म्हणजे छोटं छोटं पुल काय कामाचेये का आसे
आता दोन दिवसात समजाल म्हणे किती पाऊस पडतो नि कितीक नाही आ परत रेड अलर्ट जर दिला आता उघड ला ना रेड अलर्ट आज. आज शाळा सुरू सुरू झाल्या बा पोरांच्या.
हा.
पण पाऊस त चालूच आहे ना.
हब
जेवण केलं आता
तुमची पोरं कधी येतान चार ला?
आ, हां, आमचे पोरं चार वाजता येते.
चार वास कानी दिवस
का म्हनली?
लहान अभी झालं गेल्या. मंग काय तुम्ही दिवसभर एकटेच राहात असाल? तुमच्या सासूबाई नि तुम्ही.
मग काय करते वावरात यांचं काम आहे. पण मग पावसान चालत नाही ना.
पाऊस निघता येईना
हम्.